हॅलो!
हॅलो! हा आता ते बोल माझा येतोय, आवाज.
येतोय येतोय बोल, की.
अगं काय असं बसलेली निवांत आणि रीलस बघत बसले होते आणि मग त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे, देश ह्याच्याबद्दल आले गं स्वातंत्र्य दिनाबद्दल मग मला ते आणि ते आम परवा घरा घरी काय झालेलं माहितेय, त्यावेळेसच मी कॉल करणार होतो माहितेयं तुला. आमच्या पप्पांनी जिलेबी आणलेली. आणि त्या जिलेबी वरणच तर मला हमकास आठवला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट. कारण आपल्या घरात जिलेबी असत्या. आमच्या घरात अचानकच आणलेली, कधी आम्ही जास्त आणत नाय, ह्यांना काय म्हटलं, काय झालं बाबा तुम्ही जिलेबी घेऊन आलाय, तर म्हणलं अगं असंच आणू वाटलं, मग त्यावेळेस मला खरंच, त्या दिवसाची आठवण आली, म म्हटलं थोडस शेअर करावं तुझ्यासोबत.
हा हा हा, ते तर काय मला, मला, मला तर ते दिवस सारखेच आठवतात सोड.
हो आणि आपण शाळेमध्ये असताना मन किती की, तू भाषण एकदम करायचीस छान, म्हणलं आज तुझी खूप आठवण आली. आणि आपण एकत्र जिलेबी खात हुतो.
होय अगं, ते भाषण करत होते, त्यामुळे तर माझं म्हणजे बौद्धिक दृष्ट्या मधला खूप गोष्टी माहित झाल्यात सोड, ते मला आठ ठेवलं ग, आपणती बघ की आता झेंडावंदन म्हणणार आपण त्यावेळी लहानपणी, झेंडावंदन हाय झेंडावंदन हाय म्हणून, आपण आदल्या दिवशी कप कपडे वगैरे इस्त्री करून ठेवणार, सगळंं असं चकपकीत धुून वगैरे आणि रिब्बन वगैरे आपल्याला बांधायला अस कंपल्सरी होत्या ना केसांना मग त्या आपण इस्त्री करणार आपणं मग सकाळी उठल्यानंतर मग आपण स्वच्छ अंघोळ वगैरे करून आईकडून दोन वेण्या घालून घ्यायचं, आवरायचं वगैरे आणि मग माझं ते भाषण भाषण असणार ना तिथं ते वेगळीच तयारी, माझ्या मनात ते एक धाडधूड धाडधूड म्हणजे
अगं! पहाटे पासून उठत हुतो. कधी, मी तर तुला सांगते खर, सकाळची शाळा असली ना तर सातलाच इथनं जायची, ना सात साडेसातला, तेव्हा मला सगळे बोलवायचे, त्या वेळेस मी थरुणात आणि मला कधी उठायचंच लवकर झालं नाही ग, म्हणजे अस मला उठूच वाटत नव्हतं. आणि त्यावेळेस म मी काय करणार, मम्मी मला पाचला उठवणार, पाचला म्हणजे मला आंघोळ घालत हुती. पाचला, मी लहान असताना मी अंघोळ करणार, एकदम स्वच्छ ड्रेस निळा पांढरा तो आणि रिबिन लावायच्या लाल कलरच्या छान आणि हेअरस्टाईल करायची त्यावेळेस वेगवेगळे तेव्हा लई वेगळाच नाद हुता मला आणि ते करायचं आणि छान असा गजरा आणायचा, गुलाबाच फुल घालायचं नेलप्या पॉलिश मेहंदी म्हण तो एक सण आपला एवढा उत्साहाचा सण असायचा शाळेतला आणि कवायत आणि आमच्या लेजिम वगैरे असायची बाई
होय होय ते असतातच गे आमच्या पण शाळेत असणार काय ते. अनं ते लेझीम आणि ते कवायत घ्यायचं म्हंटल तर क नई अगोदर पंधरा दिवस असती प्रॅक्टिस. साठी म्हणजे आपल्याला घेऊन जात होते कीं आणि त्यावेळी मज्जाच येणार की, बरोबरच की, म्हणजे चार नंतर आपल्याला घेऊन जाणार ना मग आपल काय आपला विचार काय आता, चार नंतर आपण बाहेर ग्राउंड वर आपले लेक्चर सगळे ऑफ आता मज्जा मज्जा आपल्याला येणार. तो आपण विचार करून म्हणजे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी हे सण जवळ आले तर आपल्याला ती एक क्युरिसिटी म्हणजे उत्सुकता. कवायत आहे जाऊया तुला माहितेय आमच्याकडं क नाही ते डंबेल्स पण होते म्हणजे प्रत्येक वर्गाला क नाही वेगवेगळे होते बाई.
आम हा हा ते त्यातल आम्हाला काय नव्हतं पण आम्हाला ते ढोल मला ते ढोल वाजवायला लई आवडत हुत पण मला ते कधी मिळाले नाही आणि बघ कीं इतर वेळेस आपण कधी शाळेमध्ये चप्पल घालून जात नव्हतो कधी मी एवढी इतकीं चप्पल वापरली नाही. किंवा चप्पल घातली तर एकदम सँडल वगैरे साधं घालायचं आणि त्यावेळेस हमखास काळ्या कलर बूट आणि सॉक्स वगैरे पांढरे सॉक्स आणि काळ्या कलरचे बूट वगैरे पाहिजे किती नटून जायचं ग आपण
आणि ते तू का वा्हायात म्हटलीस ना म तेे कवाय तिच्या वेळी आमच तस अस पाचवी पासून क नाही आठवी आमची शाळा सातवी पर्यंत होती मग त तीन वर्गांना क नाही पाचवी सहावी सातवी वेगवेगळ्या कलरचे म्हणजे एांना डमबेस आणि एांना नाही ते तारच गोल अस असते ब चला मग पता कने सजवण्यासाठी आम्हाला ते घरी देणार मग ते एक सजवण्याच म्हणजे
हो ती पताकी तर का ती खळवून चिटकवायची पताकी ती छान ग असं वाटत आता मी स्कूलमध्येच गेल्या शाळेमध्ये गेल्या मराठी शाळेची खरच मजाच भारी होती
वेगळीच ग आणि ती वेगळीच असं म्हणजे आपल्याला तिथं कोण बंधनात ठेवत नाही
हा मुक्त पण असा सगळ्या आणि ब लहान असताना आपल्याला कुठल्या गोष्टी कुठल्या सणामध्ये एवढा इंटरेस्ट नसायचा म्हणजे दिवाळी दिवाळी आल्या घरातल्या यांच्याबरोबर दसरा आत्ता आपल्याला मोठं झाल्यामुळे कळते की बाबा इतके सण आहेत असं पण लहान असताना आतुरता फक्त पंधरा ो सव्वीस जानेवारी आणि ती मिळणारी बिस्किट तो खाऊ ते बताशे ते एक वेगळं चॉकलेट किती ग मजा यायची.
आणि आणि बक्की अ हे एक वेगळंच की ग म्हणजे आता उद्या पंधरा ऑगस्ट म्हण की आपल्या चौदा तारखेला रंगीत ड्रेस घालून बोलो ह आणि त्या दिवशी पूर्ण आणि पूर्ण दिवस आपण बाहेर ना कारण का उद्या पंधरा ऑगस्ट आहे.
छान सगळी स्वछता करायला ल्याला सगळे कागद बिगद उचला, सगळं स्वच्छ करायचा पाणी वगैरे मारायच ग्राउंड ला आणि सर वगैरे ते रांगोळी ते नाही, का पीठ त होते ब चकी म्हणायच नाला ह पिटना खायचे आणि एकच मुलगा बघ ते पाहुण्यांना बोलवायला जाणार त्याची किती प्रॅक्टिस घ्यायचे.
होय होय तेच की म्हणजे हो
आवाज ब्रेक होतो. तुझा
आता
हा हा आणि ते सारवायचे काय ग शेणानं तो ग्राउड म्हणजे ह्याचापसला जिथं रांगोळी काढणार आहे आणि जिथं आपला कट्ट्या आहे तो झेंडा वंदनचा तर तिथं सगळं रांग आम्ही शेणानं सगळं सारवायच्या
होय होय आमच्या इथं काय एवढं नव्हतं ते म्हणज आमचं ग्रांउड कसं होतं. असं हिरवं गार आणि जित रांगोळी वगैरे काढायचं आहे की नाही. तिथ फक्त असतट मातीच होते सोड मग तू जसं म्हणलीस ना अगोदरच्या दिवशी तिथं पाणी वगैरे मारलं जात होतं. मग सगळी तया मग ते झाडांचा पाला वगैरे पडलेला तो सगळा स्वच्छ करायचा. आणि तुला माहितीय आता दुसऱ्या दिवशी साहेब वगैरे येणार ना आता पंधरा ऑगस्ट म्हण की मोठे जे कोण आपले असतील ते येत असतात मग त्याची सगळी तयारी म्हणजे राष्ट्रगीत व्यवस्थितरित्या करायचं परत ते कवाई पिच सगळं आणि त्याच्यानंतर ती परेड की एनसीसी म्हणून ऐकली असतील तू
कुठलं.
जी
मला तुझा आवाज आला नाही ग जोरात एकदम गाडी गेली साईड ना
ते बघ एनसीसीची
हा हा परेड परेड असते की, तू परेड मध्ये कधी होतीस.
अ म्हणजे एकदा होते मी आठवीमध्येध्ये असताना पण त्यानंतर तर मला ते जमलं नाही किं म्हणजे कसं होते माझी हाईट पण कमी होती मग त्यामु मग मी तिथून बाहेरच आले पण मी एक वर्ष होते ना त्यावेळी मी ते म्हणजे अ छान करत होते त्यावेळी मला अस छान वाटलं म्हणजे त तयारी मग त्यावेळी पण तुला माहिती आहे त्यांचा युनिफॉर्म एक स्वच्छ असणार असतो आणि पूर्ण आपण त्यावेळी केस वगैरे मोकळी सोडायची नाही पूर्ण वर बांधायची मग त्याला तू बन बांधायचा मनी हात हात हँड ग्लोव म्हणजे मोजे पाया सगळ पॅक आणि ते व किती जे शूज होते माहि त्यांना तुला चालता पण येत नव्ह आणि त्यात आपण परेड करायची त्या दिवशी आणि त्या दिवशी करायचे म्हणून नाही त्या दिवशी आपल्याला अचानक जमणार नाही म्हणून अगोदरच्या दिवशी प्रॅक्टिसाठी आपला तो य साजर करत तू जस म्हणली अ ते आपल्याला पारले कुडा देत होते चॉकलेट वाटत होते आणि तुला माहितीे ते वाटायलाच नाही म्हणजे मी तसं अ असं शिक्षकांना थोडस धरून वगैरे होते का म्हणजे मी बोलत होते व आणि हुशार असल्यामुळे तस च शिक्षकांच्या जास्तच आगदी जवळीक होत्- होते. म ते मला वाट वाटा वाटा- म्याला देणार ग‌. म मी ते वाटताना काय करणार सांग, आता तुला हसू येईल जे- कोण माझ आता म्हणजे मैत्रिणी वगैरे असतात ब चांगल्या त्यांना मी एक्स्ट्रा अस बिस्कीटपुडा जास्त देणार चॉकलेट जास्त देणार आणि ज्यांच्याशी माझं भांडण वगैरे झालेलं- ना तर मी त्यांना कमी देणार. म्हणजे त्यावेळेची मज्जा बघ ना किती वेगळी-
होय. आणि सगळ्यात महत्वाचा आपण हा सण साजरा करतोय, इतक्या आनंदानं इतक्या उत्साहानं म्हण कि त्याच्या मग किती बलिदान आहे, हे आणि याच्या मागचा इतिहास हा आपल्याला माहती आहे. आपल्याला शाळेमध्ये शिकवला जातोय म्हणून आपण तितक्याच उत्साहानं- आपल्या देशासाठी पुढे येऊन, म्हणजे आपण म्हणजे यंग जनरेशन म्हणतात की तरुण भारताचा तरुण हा भविष्य आहे आता. आणि भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त- म्हणजे शाळेपासूनच आपल्याला अस घडवलं जातय की देशासाठी बाबा काहीतरी करावं, त्यासाठी- एनसीसी मध्ये आपल्याला सहभागी किंवा शरीरयष्टी किंवा म्हण किंवा मानसिकरित्या, शारीरिकरित्या तयार केलं जातय आपल्याला.
होय गं आता या दिवशी बघ ना एक कोणी - पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे भारतावर जे ब्रिटिश दिडशे वर्ष राज्य करत होते, आपल्याला कपटीपणाने वागणूक देत होते, त्यातून आपल्याला एक स्वतंत्र मिळालं. आणि तो हा सण आप्- पण किती म्हणजे उत्साहाने मोठ मोठ्या आनंदाने साजरा करतो. म्हणजे त्या दिवशी गड्- बड आणि त्या दिवशी- ते येणारे साहेब त्यांचे ते वेग आणि आपण आणि आप् - आपल्याला काय वेगळं आपण पंधरा ऑगस्ट झाले की, बारा वाजेपर्यंतच असतं त्याच्यानंतर ती मिळणारी सुट्-
हो त्या आणि तो सगळ्यात महत्वाचा घरी आ्- णलेल्या जिलेबीचा आणि गावामध्ये असलेल्या जिलेबीचा स्टॉल. ती त्यांची लगभग आणि गावामध्ये सगळीकडं अस मंडप वगैरे म्हण किंवा शा् जिथं जिथं आपल्या ग्राम्- पंचायतीमध्ये किंवा कुठल्या आपल्या समाज मंदिरामध्ये जिथं जिथं झेंडा आहे, तिथे झेंडा फडकवणे आणि झेंडा फडकवणे सकाळी जातो होत ना परेड- ते जन गण मन् म्हण किंवा ते इतकंच महत्त्वाचं, त्या चादरानं तो झेंडा खाली उतरवणं. बरोबर हाय.
होय.
आणि त्यावेळेस ते गीत म्हणलं जाते बघ.
म ते तू म्हणतेस,
सुजलाम सुफलाम ते वंदे मातरम तेच ना ग? हा मग आम्ही ज्यावेेळेस क्लासला होतो ना, अ म्हणजे आमच एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे ग सर. म सरांच्याकडे ती जबाबदारी असाय- सर आम्हाला काय कराय पाच वाजता सगळ्यांना बोयच बरोबर पाच ला उतरवायचा असतोय ना तो.. मग बरोबर पाचला आम्हाला बोलवणार म्हण वे मात म्हणणार आणि मग तो झेंडा एक आदरा उतरणार खाली हे कायम असायच आणि आम्हाला पण ल भारी वाटायच अग आम्ही म्हणजे अकरा बाराला जरी आमच झालं तर आम्ही घरी जाऊन फ्रेश एक वाजता क्लाला यायच ना. ते स्कॉलरशिप वगैरे नसते का त्या तसल्या एक्झामच ना आणि खरं मजा यायची सगळी.. हो
ह
चालेल परत आणि बोलूया ह्या विषयावर. जरा ठेवकय म्हणजे थोडंसं काम पण नाही घरात. ह बाय